हॅलो हा के वंदल काय
होय झालं की
हा
तुम्ही जेवला
होय झाल की जेवण आमचं पण
हा हा आमचा जेवल्यानंतर आवाज बदलतोय ओ जेवण झालेलं असतय आणि जेवणाआधी आवाज वेगळा असतो
वेगळं असतोय का आता जेवण झाल्याल जेवण म्हणते झोप पाहाता ह ह हा
उटल्यावर आणि वेगळाच असतोय
हा
आणि दुपारी गाणी म्हणायला आणि वेगळाच असते
गाण्याची आवडलय आहे तुम्हाला
होय गाण्याची आवड आहे हम पहिल्यापासन कसं अ म्हणजे पहिल्या लहान असताना कसं पाहाटेपाहाटे मंदिरात लागायची ने देवाची गाणी लागायची मग पाठ आमची त्या देवाच्या गाण्यानेच व्हायची आणि मग तेव्हापासून ना त्या दोन वळी लक्षात ठेवायच्या आणि दिवसभर त्या दोन वळीच गुनगुनायच्या
होय कि
आणि मग नंतर एखादा पिक्चरातलं तेन एखादं आठवलं की त्या देवा त्या गाण्यातच त्या दोन वोळी अँड करायचे हा आणि ते मंदिरात लागायचे भोपाई लागायचा बघा पहिला
होय लागत होत्या कि
ऊट मुकुंदा
होय
ते पाठवायचं परत नंतर मग कुठ तर भजन वगैरे पहिला कस मनोरंजन नाच काही साधन म्हणलं तर भजन एखाद्या मंदिरात हा
मंदिरात जायचं भजन म्हणायचं
हा
ह
आणि कुठ तर एखादा तंबूत पिक्चर लागलेला असा पडद्यावर
हारिपाट म्हणायचेत.
म्हणायचं
हेच की आभंग आता काय आहे का?
आता काही सुधा नाही आणि डी जे पाहिजे. आणि मोबाईल पाहिजे.
घरात प्रत्येकांच्या बारक बारके स्पीकर आहेत.
हा होय.
हम्म.
ते आय पाॅड म्हणून मिळतात ते. आणि कलयुग झालय. तयार आणि आधी कर्णा मिळाचा माहित आहे कुणाच तर लग्नात वगैरे कर्णाच लावायची बघा हा लांबड. असायचं हा ते चिटकावायला किती माग लागायचं.
आणि ते चिटकवायला आणि महागं लागायचं मी चिटकव
हा मी चिटकवतो आणि ते एखादा खराब झालेला आपल रेडिओचा कर्णा किंवा तो आपला टेप मिळायचा माहितेय तो कॅसेट घालून गाणे ऐकाय ते आडवी कॅसेट मिळायची
आणि त्या कॅशट मधली रीळ माहिती आहे काय गोल गोल फिरवायचं ते काळी ह
आणि ते कुठं असायचं चौकून तो न काय म्हणायचं ते रेडओ टेप टेप इकड असायचा आणि तेचा डॉल बी किंवा कर्णा तिकड कोपऱ्यात त्या घराच्या कोपऱ्यात आणि ते क्यासेट तिकड घालायचं आणि तो कर्णा कधी तर बाद वेळाचा बंद पडला कि त्याच लवचंबू काढायला पळायचाश.
काढायला पळायचं आणि कॅशेट मध्ये साड ऐकले की बोड घालून आणि गोल फिरवायच त्याला पहिल्याच
ते ल लवचंबूक मी एकदा घेतला होता कर्ण्याचा काढून आणि त दगडने फोडायला गेलो आणि दोन तुकडे कारण ते शाळेत गेल्यावर मुली कसं पाठीवर फिरवायला आणायच ना त्या पाटीवर जादू दाखवायसाठी ते पाटी वरतो कोणा हा आणि खाली एक तुकडा आणि खालून ते असं पळवायचं.
पळवायचं. आणि पैशाला पण चिटकायचं ते खाली लवचंबक धरायचं आणि कॉईन व वर ठेवा
वर धरायचा फिरवायचं आणि आम्ही ते कर्कट क माहितय गोल काढायचं त्याला लावायचं ते पैशने हे आणि फुकायचं.
फुकायचं.
गोल गोल फिरायचं, मग ते दुसऱ्यांचे बघून आम्हाला पण लय वाटायचं की ते आपल्याला पण पाहिजे असं आता देत नव्हती कोण कुणाकड तर क्वचितच असायचं ते.
आपल्याला केवढे अपरुबाई वाटते वाटायची तेजी ह तिच्या्याकड हाय तिच्या्याकड हाय असं वाटायचं.
हा आणि घरात जाऊन हाट तेवज मला पण
मला पण तसलं पाहिजे पहिला कॉइन बॉक्स होत माहित आहे का तुम्हाला एक रुपय टाकून बोलायचं.
हा.
कॉईन संपेपर्यंत एवढं बोलायचं
हा मग असं शेजऱ्यांच्या घरी मोबाईल असायचा लडलाईन फोन असायचा मग आधी एक रुपय टाकायचा हा मी या्या गावातून फोन केलाय आणि ते आमच्या आास पाहुण्यांना जरा बोलवा एवढा सांगायसाठी एवढा निरोप पोहोचायसाठी एक रुप पया को टाकायचा आणि फन कट करायचा आणि त्या पाहण्याना बोलूनपर्यंत पाच मिनिटं वाट बघायची आणि नंतर एक रुपयाचा कन टाकायचा मग एक मिनिट बोलल्यानंतर नंतर संपत आल्यावर ना एकोणसाठ सेकंद होत आले की दुसरा रुपाय टाकायचा
ह
असं दोन मिनटं बोलायची दोन रुपये मध्ये हॅलो हॅलो हॅलो